हॅलो
हॅलो.
नमस्कार ताई.
हा नमस्कार बोला.
काय म्हणताय झाले का जेवण वगैरे.
हो झाले ना झोपलो आता.
हो का लई लवकर झोपले ना.
वेळा पण झाला साडेनऊ झाले.
तरी मग साडेनऊलाच झोपता तुम्ही.
हम्म साडेनऊ दहा पर्यंत झोपून जातो रोज.
हो का. हो का सकाळी किती वाजता उठता.
पाच साडेपाच वाजता.
बापरे एवढ्या लवकर उठता.
हम्म.
चांगलं तुमचं काम लवकर.
हम्म हम्म.
चांगलं काय हाय म्हटलं सकाळी उठायचं लवकर.
हो मग सकाळी उठून आम्हाला ते आमचे कोकरूये त्यांच आवरावं लागत. त्यावरून आलो का मग हम्म कुकरू टाकलेले आहेत ना मी.
किती कोकरूये.
हम्म तीस आहेत ना.
तीस आहे का हम्म हम्म आणि मग त्यांना खायला काय चारा वगैरे.
त्यांना असं काही गहू आहे गहू टाकतो त्यानंतर. तर मग हिरवा चारा गिनीग्रास ते घास आहे मका आहे त्यानंतर मालू परत दुपार. मुर्गाच विकत आणलेला आहे.
हो का मुर्गास विकत आणता का
हो.
हम्म हम्म बरं आहे मग
मग
आणि काही विकत आणलेले का ते कोकरू मग
मग विकत आणलेले आहे ना.
हम्म हम्म हम्म किती
आमच्या इकडे खूप लांब आहेत हा.
किती कोकरू आहेत.
तीस आहेत ना
भरपूर आहे ओ त्यांना त खूप चारा लागत असेल मग
खूपच
तुमचा दिवस त्याच्यातच निघून जात असेल.
हो मग घरात ते आवरून आले का घरात येते अंघोळ वगैरे झालं ब्रश वगैरे झाला कशी स्वयंपाक होतो स्वयंपाक झालं जेवन झाले. कि मग दुपारी म्हणजे दुपारूनच करावं लागतं सकाळी केला का चारा, पाणी मग दुपारी
हा हा हा हा दिवसभर काही टेन्शन नाय बुवा चार वाजेपर्यंत मग
एक वेळेस चारा पाणी केला भरपूर करावा लागतो म्हणजे दिवसभर मग टेन्शन राहत नाही
बरं आहे मग तेवढं
हो मग
पाहिजेल मग शेतीलाबी काहीतरी जोडधंदा
हा
नुसतं शेतीवर बी नाही बसून चालत ना
नह
हम्मम
शेतीच काही येतंय एवढं व्यवस्थित हाय नाहीये
उद्या गावाला जायचं होतं
हम
गुरु पौर्णिमा हाय ना मंगळवारी
हम
मग बहिणींनी गुरु केलेला आहे त्या बोलवत होत्या मंगळवारी त्यांच्या मोठ्या गाडीने जायचे ना
हम्म हम कोणत गुरु आहे त्यांचं
तिकडे राहतात तिकडे कोपर गावला
ओम गुरुदेवला कोकणठाणला जाणार होते ते
त्यांचा आज दोन वेळा फोन आला ये तु पण ये तु पण
हम्म
मग ते नाई म्हणताय मुलांची शाळा बुडेल
हम्म
मंगळवारी गेले सकाळी तर मग बुधवारीच येईल ना मी
हम्म हम्म
करताय बघु मग आता अजून काय म्हणता
हा मग पण सांगून द्यायचं असंच कारण कारणे जाण होईल मला या नंतरुण माझं कुठे एकट जान होणार आय
तेच सांगते म त्यांनी चाललं मी घरी राहणार नाही ये बघ गाईंना कोण चारा पाणी करेल गाईंना कोण चारा पाणी करेल
ह ह बसनी जाऊन यायचं ना मग सकाळी जायचं सांयका येऊन जायचं
त्यांच्या इथून त्यांची गाडी हाय ना
हम्म
आता यांचं म्हणणं तू इथं ये इथून आपण गाडीने जाऊ
हम हम हा
मग निघतील ते म तिकडन यायला वेळ पण झाला तरी मग काय मग त्यांचं म्हणणं वेळ झाला तर तू इथंच थांबून जाय रात्रभर.
हा हा.
मग दुसऱ्या दिवशी जाय मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघनं होणार नाही. म्हणजे मग बुधवारी सायंकाळ पर्यंत येईल मी घरी.
हा हा.
तर हे दोन दिवस फूल जाते.
हम्म.
मग ते नाही म्हणताय म्हणून.
जाऊ जा मग तुमची मिस्टर तुम्ही एखां दिवशी बाईकने जाऊन या.
काही जाणां नाही होतो बाईक नी. फक्त म्हणतात ते जाऊ आपण जाऊ आपण आणि कुठे जाणं होत नाही आमच्या जवळच्या जवळ नुसतं दोन-तीन किलोमीटरवर वॉटर पार्क बनलेले आहे मस्त.
हां.
सहा महिन्यापासून मुलांच चालू आहे जाऊ जाऊ आमच्या शेजारी मा झी मैत्रिणी राहते एक
हा.
ते पण आम्ही पण नुसतं बोलून घेतो आपण क नी या रविवारी तिथं जाऊ त्या रविवारी तिथं जाऊ
हवा का.
काही नाही जाण होत.
तुमची मैत्रीिण राहते शेजारी तिला पण हौस नसेल जायची म्हणून ती
नाही हो त्यांना बी भरपूर हौस आहे त्यांना पण हाऊस आहे पण मग त्यांचे मिस्टर आणि आमचे मिस्टर सेमच आहे.
दोघांची मिस्टर सेम आहे तुमची. हा.
या माझ्या मिस्टरांचे जसे विचार आहेत ना
हा.
त्यांच्या मिस्टरांचे पण विचार सेम तसेच आहे.
हो हो. तुम्ही तुमची त्यांच्या दोघांचे नाही तुम्ही तुमचे दोघांचे मिस्टर घरी राहुद्या तुम्ही दोघच जाऊन या म. . हो मिस्टरांना राहू द्या तुमच्या फ्रेंडच्या मिस्टरांना बी घरी राहू द्या तुमच्या पण मिस्टरांना घरी राहू द्या
नाही ओ शेजारचे काय म्हणतील मिस्टरांना टाकून गेले दोघं जणी फिरायला.
कोणी कोणाला सांगायचं नाही ना.
पण मग आपल्याला बी चांगलं नाही वाटत ना हो ते मिस्टर सोबत राहिले म्हणजे माणूस थोडं जास्ती एन्जॉय करतं.
पण ते त्यांना समजत नाही ना मग मिस्टरांना.
आपण त्यांना बोलवतो आणि त्यांना मान लागतो.
हा ना.
असं आपल्याला काय वाटतं जावा सोबत फिरवा बाकीचे कसे पण आता कसं आहे हो टेटस बघता प आपण आपण बघतो बघा टेटस.
हम्म हम हम
किती कपल्स राहता भारी भारी फोटो, भारी भारी व्हिडिओ तस यांना काही हाऊसच नाही.
काही हौऊस नसेल त्यांना.
हम्म काहीच नाही ते म्हणता काय काही बी राहतं ते, काही बी राहत ते मला बी आवडतं मस्त फोटो काढायला स्टेटस ठेवायला. हम्म हम्म.
त्यांना दाखवायचे तुमचे फ्रेंडला पण सांगु द्या तुम्ही पण स्टेटस पाहिलं का तुमच्या मिस्टरांना दाखवा म्हणून.
तेच करावं लागेल आता त्यांना सांगा तुम्ही पण टेटस बघून बघून दाखव.
किती फिरता बुवास.
हा त्यांचं पाहून असं वाटत मग आपण कुठेच जात नाही.
आता पावसाळात तर किती जण मस्त इकडे- तिकडे जातात.
पावसाळाच जाऊ नई बाई.
नाही हो साताराला इतकं भारी वाटतं पावसाळ्याचं.
एकदम मस्त राहत. आम्ही मागच्या वर्षी आमची फॅमिली गेली होती ना.
हा
जे सगळे मावस भाऊ, आम्ही सगळ्या मावस बहिणी मावस बहिणींचे मिस्टर, सगळी मुलं आम्ही बरेच जण गेलो होतो.
हम्म गाडी करून घेतली होती आणि गेलो होतो. इतकी मजा आली होती ना, लई जबरदस्त मजा आली होती. तस, तस ट्रिप जर काढली ना नातेवाईकांपेक्षा शेजारचे आजूबाजूचे राहिले ना तेव्हा जास्त एन्जॉय येईल बरं का परत
हम्म सांगायचं ना तेव्हा तुम्ही तुमच्या शेजारी सर्वांना.
काय नाही आमच्या शेजारी एक दोनच जण चांगले हाय, बाकी सगळे कुरटच. कोणालाच हौस नाही. माझ्या फ्रेंडच्या शेजारी तर त्यांची एक जेठाणी हायना.
हो, मग तीन वेळेवर नाही म्हणून देत.
हा का.
हा
तिला कंटाळा असेल बाई जायचा कुठंही.
काय माहिती काय आहे, त्यांचं समजतच नाही मला. त्यांना नेमकं कोणाबरोबर आवडत तेच कळत नाही.
ह, विचारून घ्यायचं न तुम्ही तसं.
विचारायचंच आहे मला एका दिवशी मी खूप वेळा म्हणते विचारेल, विचारेल पण मग त्या त्या निवांत भेटतच नाई मला.
ह
गेलं का मग कोणीतरी राहतच मग कशाच बोलणं होतं.
हम, हम
माझं म्हण कसं हो आपल्यासोबतबि यवा त्यांनी फिरायला.
मग
आसं
त्यांना विचारून घ्यायचं ना तुझ्या मनात काय हाय बाई सांगून दे म्हणा
येत का बर नाही तो आमच्या बरोबर फिरायला हो म्हणते, हो म्हणते ऐन वेळेस नाही सांगून देते.
हम् आता आपण कुठे पण जायचं राहिलं ना प्लॅन व्हायच्या आधी तेना मग जाऊ आपण हो जाऊ आपण आणि प्लन झाला आता आपल्याला ह्या ह्या दिवशी निघायचं आहे.
हम्म
लगेच त्या काहीतरी प्रॉब्लेम सांगुनच देतात. लगेच त्यांच्याजवळ राहतेच काहीतरी.
माझ्या फ्रेंडला सांगते तुम्ही समजवा बुवा त्यांना.
हम
मग फ्रेंडबी काही समजवत नाही.
ऐकत नसेल बाई ते फ्रेंडचं. ऐकत नसेल.
काय माहिती आता त्यांनाच माहिती बाई. मासं आहे. आम्हाला गेट टुगेदर बी करायचंय आमच्या क्लासमेटचं.
हं
दिवाळी लांब आहे ना अजून तोपर्यंत आम्ही लवकरच प्लॅनिंग करणार हाय या वेळेस आम्हाला थोड जबरदस्त करायचंय.
हम्म हम् आमचा झाला होता मीच नव्हती त्यावेेळेस.
आमचं एकदा झालंय. आमचं एकदा झालं आम्हाला परत करायचंय.
मी जे तेव्हा पैसे भरून दिले होते. पाच पाचशे रुपये जमा केले होते आमच्या सर्वांनी जे येणार नाय ना त्यांचे पण पैसे जमा मला तर जायचंच होतं पण अचानक माझी ट्रेनिंग निघाली मग, म्हणजे सहा तारखेला नऊ तारखेला गेटु गेदर होत ना माझे म्हणजे सहा तारखेला ट्रेनिंग निघाली.
आ रे रामा.
असं होतं, जाणच झालं नाही.
बापरे!
चला ताई, मग लागते मला झोप आता झोपते.
हो, हो, हो चालेल चला.